हॅलो हा बोला की
हा ते कसं इंग्लिश मिडियमला आहे चालू तसं तीन वर्षापासन घेत्यात. खरं इथून आहे ना चार ते पाच किलोमीटर आहे आमचं गाव म्हणजे जिथे शाळा य त आणि तो अजून लहान आहे काय प्रॉब्लेम आला तेंत जाणार एकदम पाहिजे ना अचानक
च नाही होय ते आहे सोडा कळेपर्यंत मुलांना गावातच ठेवायला पाहिजे आमच्या पण बोल ला आमही म्हणत होत म्हणजे दुसरी दुसरीकडे घालायची दोन्ही पण पोरं म्हणून खरं अजून समजत नाही
हा समजत नाही किंवा प चॅप्टर पाहिजेत ना बोलणारे
हा बघा से धाकटा हाय चॅप्टर थोरला जरा गरीब बाय
हा हा आमचा मस्त वांडा आहे फक्त खात नाही
हा
डब्यात ना असं दिलेली चपाती अस अस माघारी आणतोय आणि शाळेतला खाऊ आनी घेऊन येतय खरं खात नाही.
अरे बापरे ते तर कशालातो बाबा म्हणा.
तोच प्रब्लेम आहे त्याचा म्हणून अजून घात लं नाही मग पाचव्या वर्षी घालायचं म्हणतोय.
हा. चालतय की.
म पाहु. बघायचं आता मग आता तिसरं लागतय म्हणजे तीन पूर्णहून चौथं लाग ते आता अजून एक थोड्या दिवसान.
हा हा‌.
ना अजून एक, एक वर्ष आणि पुढचं एक वर्ष घालायचं नंतर घालायचं मग तिकड.
हम्म त्यान पोरांना पण का नाही. जरा इंग्लिश यायला पाहिजे अ हे मराठी पण यायला पाहिजे इंग्लिश म्हटलं का ते अन ते पोर सगळीका नाही इंग्लिशच बोलत्यात. ते मराठी बोलणंच सोडून देतात आहो.
आपल्या मराठी भाषेची ओळख पण पाहिजे ना थोडी.
ह म्हजे मी पण बऱ्याच जणांचा असा अनुभव ऐकलाय कि ते पोरग्याला मराठी बोललेल घरात समजत नाही ते शाळेत. म्हणजे त्याला इंग्लिश सगळं बोलून, बोलून कानावर तेच बसलेल ते घरात येऊन तसंच बड बडतय.
होय आमच्या शाळेत ते काय आहे न त्याची मम्मी तर माहेर पुणे आहे तो पुण्याला होता जलंमल्या पासुन हम्म आणि आता तो चार, साडे चार वर्षाचा आहे. कालपासन यालागला हाय पूर्ण हिंदी बोलते शाळेत तो
हिंदी हाय हा, हा म्हणजे आत्या अ देशाची भाषा म्हणा नाही तर तिथल हे असेल हम्म, हा.
भाषा.
ना त्या गावाची भाषा असेल त्यामुळं तर ते कसं? आपल्या इथे पण शेवायला पाहिजे नाही पोरास नाही समजायला पाहिजे आपली भाषा म्हणा काय. ते पण आहेच.
मग अजून एखादा शब्द कुठ तरी मराठी आम्ही पण मराठीच आमच दहावी पण म पर्यंत हायस्कूलमध्ये शिकलो आणि न तर मग मार्क जास्त होते मेरिटमधनं आम्हाला सायन्सला ऍडमिशन मिळालं आमच्या पूर्ण ग्रुपलाच. मेरिट मधून आणि त्यानंतर आम्ही अकरावी, बारावी केली बारावी नंतर मग सगळ्यांची फाटाफुट झाली कोण इंजिनिअरिंग कोणी एम, एस, सी, - बी, सी, ए, - बी, सी, ए. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या हेनं गेलेत.
हा, हा.
मग त्या ग्रुपमधल फक्त फक्त दोघींचीच आमची लग्न झालीत अजून सगळे शिकतात कोण जॉबला लागले.
हा हा हा.
मग सगळ्यात आधी माझच झालं आमची तर परिस्थिती नव्हती म्हणून
हा.
नंतर एका मैत्रणीच आता सहा महिने झालं झाले दिवाळीनंतर म अजून बाकी कुणाच झाल नाही अजून पाच ते सहा जणी आहेत. त्यातल्या चौघी जण जॉबला लागल्यात सध्या पुण्याला
हम्म हम्म.
ह दोघी जण अजून अस इंटरव्यू ते न देतात हा.
हम्म हम्म.
खरं कसं म्हणजे हा नशीब म्हणायचं आणि असं सगळ हुशारच होत्या ना.
हा त्यामुळं ओ!
त्यामुळं हा.
हम्म आणि एकदा ते फाटाफुट झाले का नाही पुढे हे करू वाटत नाही. हो.
होय होय.
तरी पण लग्नाला हाय ना एकत्र सगळी एकत्र आलतो.
हा.
माझ्या लग्नाला पण सगळे आलते त्यातल्या चौघी जण आल्या नव्हत्या फक्त म्हणजे सांगितलंच न्हवत अचानक गडबडी लग्न झालं म्हणून ज्या घराजवळ होते त्यांना फक्त सांगितलं म्हणजे गल्लीतच आम्ही चौघी जण हाय त्यांना फक्त सांगितल आणि ज्या लांबच्या चौघी होत्या ग्रुपधल्या त्यांना सगितलं नव्हं खर आता ज्या मैत्रिणीच लग्न होत तेव्हा सगळे एकत्र आलतो.
हा हा तेवढंच त्याच्यानंतर भेटत नाही तेवढच भेटतात लग्न वेळी. नाही नाहीतर गेट टुगेदर असेल तर
हा अजून गेट टुगेदर आमच्या बॅच घेतलंच नाही.
आणि ते अजून लग्नच कोणाची झाल नाहीत त्यामुळं हम् लग्न झाल्यानंतर बरेच दिवस व्हायला पाहिजे तेव्हा बरं वाटतंय.
होय होय आमच्या मिस्टरांचं झालं त मधी माझ लग्न झालं त्या वर्षी झालत मिस्टर त्यांच्या बॅचच गेलती त्यांनी पण.
हा हा! हम् आमच्या मिस्टरांचं सारखंच असतय सारखीच जातात जेवायला ते.
होय हा ते हा हेनी पण असत्यात की सारखं पार्टी करायचं पंधरा दिवसांनी एकदा ते सारखं चालू असतय.
माझं लगीन होऊन पाच दिवस झाल तवा जायचं होत.
हा!
अनि एकदा होतं मग त्यानी गेले नव्ह तेव्हा
हा हा हेना पण आमच्या कसं जास्त त आवडत नाही गर्दीच्या ठिकाणी तेन जायला. ते नको म्हणतात. खरं तेवढीच आठवण तेन राहत्या नाय! हा
पण नाय झालं अजून आमच
हा हा. आमचं पण नाही अजून झालं जवळ जवळ भरपूर जणांची लग्न आमच्या बॅच मधल्या आपण. ज्याचं शिक्षण आस भरपूर झालाय ते होय होय ते कस सगळ्यांची
हॅलो!